आवाज येतोय का हॅलो, हा हा हा मध्ये जरा थोडा हे झाला हा बोला ताई. काय म्हणताय मग बाकी. हा अजून जेवायचं बाकी आहे पोळी भाजी. वेळ आहे आता म्हटले कॉल पूर्ण करतेय म्हणून उशीर झालाय जरा. दुसरी पण काम होत त्याच्यामुळे उशीर झालं जरा.
हम्म हम्म हम्म आम्ही आज काय मेथीची भाजी बनवली होती. भाज्या पण खूपच म्हणजे पावसाळ्यात भाज्याच आता बाजारामध्ये.
हा हा ह हो पावसात पालेभाजी खायला पण जरा हे असतं थोडं, कधी कधी म्हणतात पालेभाज्या शक्यतो पावसात खाऊ नये वगैरे, असं तसं काय खायला, हो हो हो तेच काय नाहीे विचार करायचा त्याच त्याच त्याच.
आणि मुलं तर खातच नाही काही, हीच भाजी केली तीच भाजी केली. इतके नाटकं असतात त्यांची.
तरच कुठे करत बसायचं हो हो ते आहेच वै विज्य काय करायचं भे पदार्थांचं वैवीद्य काय करायचं. हो हो आता उद्यासाठी आणली आहे वांगी बटाटा, हो हो हो द्यायावंच लागतं.
टिफिन ला द्यावच लागतं, परत मग आपल्याला पण करावं लागतं.
हम्म हम हल्ली कॅन्टीन रामचा मुलगा कॉलेजला त्या कॅन्टीन बिंटीन असतं त्याच्यामुळे काय तिथे पण खातात लोकं
हा मोठ्या मुलांना असतं पण मग लहान मुलांना कसं द्यावच लागतं आणि ह्या वेळ पोडव बिघडण्याचे पण खूप चान्सेस असतात मग त्यामुळे घरगुतीच योग्य वाटतं
दुपारची कॉलेजेस असतात ना त्याच्यामुळे कसं जेऊन पण जायला मिळतं थोडस त्याच्यामुळे तो काय पण प्रॉब्लेम नाही येत
हम्म हम म्हणजे भाजीपाला पण खूप महाग पावसामुळे
हो हो सगळ्या भाज सगळ्या भाज्या त्या ह्याच्यामुळे पण महाड हे सगळ ऑइल म्हणजे आपलं पेट्रोल आणि ह्याच्या डिझेल च्यामुळे मध्यंतरी ते हे होत त्याच्यामुळे पण हे आहे
वा वा शेतामध्ये भाज्याच होत नाहीये ना मग त्याच्यामुळे पण किमती वाढलेल्या
हो शेतीची कामच चालू आहेत आता पिकेल तेव्हा मिळेल हा तर थंडीच्या सीझनमध्ये भाज्या खूप चांगल्या येतात तेव्हा जरा छान असतं सगळं
पालकची भाजी त्या दिवशी आम्ही घ्यायला आलेलो पण इतकी म्हणजे आळीणी खाल्लेली होती इतके पानं तिच्या अजून सगळी खराब होती मग घेतलीच नाही
हम्म म्हण डेंजर अस जरा पान पावसात जरा भीती वाटते सगळं खायच म्हणजे काय डिसेंटी बिसेंटी पण होतं असं ह त्याची भीती वाटते असं हा किडे पण असतात बरोबर ते पावसाात दिसत नाही एक स्पेशली कोबिच्या भाजिच पण समजून समजून नाहीेत पटकन पानं पानं असतात पण लक्षात नाही येत फ्लॉवरच कसं आपण पाण्यात टाकत मिठाच्या मग असेल तर काहीतरी बाहेर पडतं कोबी मध्ये तसं पटकन लक्षात नाही येत कधी कधी पांढर पांढर असतात किती पांढरंग हा आणि रंग पण तसा असतो ना त्याच्यामुळे मग हे होत समजत नाही
आणि ते ना पावडरमुळे इतका वास येतो ना भाज्यांचा मागच्या वेळेस आम्ही कोबी केला खाल्लाचं नाही
हो पा पासरं विचित्र आवाज येतो तो मग ते कधी कधी किंवा पाण्यातून काढायचा पिळून घ्यायचा म्हणजे त्याचा उग्रवास असतो ना निघून जातो
हम्म नाही तरी ना मी दरवेळेस म्हणजे कोबी फ्लावर असलं ना गरम पाण्यात तसच धुऊून घेते दरवेळेस मीठ टाकून गरम पाण्यातच धुऊून घेते
पालक सुद्धा जरा काढला ना तरी पण वास थोडा निघून जातो पालकाचा पण थोडा गुरवास असतो ना कधी कधी तर निघतो तो त्याच्यामुळे आता काय कुठले सण आता रक्षाबंधन तुमच्याकडे काय नारळीभात
अशाकड आषाढ मध्ये चालतो
हो आषाढ आहे चालू अजून पंधरा दिवस आहे कालच गुरुपौर्णिमा झाली असून पंधरा दिवस आहेत श्रावणातले आता सण सुरू होतील ना आपले रक्षाबंधन वगैरे
आषाढ व हे आम्ही करतो ते गोड पुऱ्या करतो खीर अ मेथीची भाजी नैवेद्य ते देतो ना देवीला तुमच्याकडे करतात का
ह आषाढ असं तस आता काही नाही विशेष जायचं तर श्रावणातच
ह का नाही आमच्याकडे करतात आषाढ तळतात गोड पुऱ्या कर
रक्षाबंधनला रक्षाबंधन आपलं नाहीेये ऍक्च्युली नाहीे पण नारळीभात वैगेरे होतो त्या दिवशी नारळीपौर्णिमा असते म्हणून नारळीभात बाकी काय म्हणुन रक्षाबंधनला पण आणलेलं ओळून आणलेलं आहे ऍक्च्युली भा दुसऱ्याच आपला हे आहे अं फराळ तर सगळेच करतात पूर्वी नव्हतं एवढं फार हल्ली फार तेला
हम्म
बाकी मंगळागौरी सुरू होणार आता श्रावणात
हम्म ते कसं ते अ म्हणजे म मासेे पकडतात ना ते लोक जास्त म्हणजे नारळी त्यांना जास्त ते
हा ते को कोळीबांधव ते करतात आपलं रक्षा आपलं नारळी पौर्णिमा कर
नारळी पौरं आणि ते कसं ते सोन्याचं नारळ पण सोडतात ना अर्पण करतात अ समुद्राला
त्या समाजाच पण सोडतात की अ समुद्र आता शांत आमचं व्यापार वगैरे करायला आम्ही आता सुरुवात करू. असं ते त्याच्या मागचं हे असतं. हो हो आणि व्यापारी लोक पण करतात. कारण ट्रॅव्हल नाही झालं तर व्यापार पण कसा होणार ना म्हणजे पूर्वीची समजूत तशी होती त्यामुळे व्यापार पण व्हायचा ना त्या वेळेला
हो आणि कसं माशांचं पण आता कसं प्रजनन क्षमता हो
हा जास्त असतं म्हणून पकडले जात नाहीत.
पकडले जात नाही ते थांबून पण घेतात आणि त्यांचे पण म्हणजे वाढण्यासाठी हम्म वाढले तर नव्हे मग त्यांना पण पुढे फायदा होईल मग त्याच्यामुळे ते
जे लोकं खातात त्यांच्यासाठी पण पुन्हा अन्न तयार झालं पाहिजे ना
हा आणि ते लोकं म्हणजे अशे श्रीमंत पण जास्त असतात कोळी लोकं किती सोनं असतं त्यांच्याकडे
हो हो हो हो भरपूर भरपूर भरपूर आता इकडे एरियात भरपूर आहेत ते म्हणजे ओरिजिनल वस्ती त्यांचीच होती ना मुंबईतले मुळचे कोळी बांधव असणारच अ पाठारे प्रभू समाज आणि कोळी बांधव हे पहिले मूळ वस्तीय आणि भंडारी समाज हे तीन समाज पूर्वी ते मुंबईकर आहेत जुने मुंबईकर आपण त्यानंतर आम्ही म्हणजे आलेलो असे आहोत पण पूर्वीचे तेच
हा हा हा हा
आणि त्यावेळेला माहीमपर्यंतच मुंबई होती आता ती उपनगरं झाली म्हणून ती वाढत वाढत वाढत हो गेली आता मुंबई पण शिर्फ फरीजी मुंबईची समग्री ते ओरिजन ओरिजिनल ती माहीमपर्यंतच ये माहीमला भि राजा म्हणून एक होता त्याच्या त्याच त्याच राज्य होत त्यावेेळेला आणि माहिमला महिकावती असं नाव होतं पूर्वीचं असं ते आहे त्याचा इतिहास ह आता ते वेगंळ आणि बंदर पण ही प्रसिद्ध होती तेव्हाची हो हो हो भरपूर म्हणजे काय क किती तोळे असेल त्याची काय गणतीच नाय नाही त्याला ह्याच्यातून पण मिळतो ना कधी कधी समुद्राला पण आप आ काय हे जातात ना समुद्रात किंवा पळा हे अशी पण दागिने - गंगेच्या ह्याच्यात बघा लोक नाणी टाकतात काय काय दागिणे टाकतात किंवा गंगेच्या घाटावरच म्हणजे आपलं रेती होते आपजची माती होते त्याच्यातून सोनं जात असणार त्यात. अस सोनं गोळा करतात ते लोक तसच ह्यांना पण तसच काही होऊ शक - तस पण मिळत असेल
हा करत असेल आता ते अर्पण करतात समुद्राला हा म ते शोधत असेल बहुतेक असेल काय ते आणि मच्छिन ते पण भरपूर म्हणजे त्याचे पण भरपूर रेट आहे ना
हो हो आणि हा मासे पण अ महाग असतात ना काही काही मासे. आता मला तिथलं माहित नाही एवढं पण काय काय अ जाय पुण्यात तेवढंच त्याच्यामुळे ते काय हलवा पापलेट मा अ काय ऐका एवढेच माहिती येत नाव बाकी त्यातलं काही गम्य नाही
हा
तेे खात असतात त्याला माहिती असत हा त्याच्यामुळे आमचा दुरादुरवरय पण संबंध नाहीये त्याचा हो हो हो हो सगळ लाईफ आ जस हे काय करतो ते अ आषाढीच्या - त्याच्या वेळेला काय ते करतात गटारी गटारी म्हणतात ना. ते लोक करतात म्हणजे त्या वेळेला माउस खाऊन द्यायचा मग पुढच्या महिन्यात काही खायचं नाही म्हणजे पाळायचं चातुर्मास असं असतं तसं आमच्याकडे कांदे नवमी असते म्हणजे कांद्याची भजी केली. झालं काय म्हणजे बप्प कांदा लसूण खायचा नाई पुढे असं चार महिने हा आम्ही बाकी खात नाही त्यामुळे कांदा खायचा नाही हम सात सात सात्विक आहार सात्विक आर् शक्ती तो द्यायचा त्याच्यामुळे मग ते नाही खाल्लं हम
चातुरमास
आता मीला माझ्यापुरतं तरी मी श्रावण बघते बाकी इतरांच नाही होत शक्य कधी कधी ट्रॅव्हल होत बाहेर जाणं होतं. नाही होत एवढ शक्य जेवढं शक्य होइल तेवढं पाळायचं प्रयत्न करायचं जबरदस्ती नाही करायची स्वतःवर बाकी
हा बरोबर आहे, स्वतःला म्हणजे आपण त्रास नाही करून घ्यायचा. जेवढं
हा आणि काय ओ कधी कधी खरंच ट्रॅव्हल इतकं होतं, मग बाहेर काय तुम्हाला तुमच्या पद्धतीचं दर वेळेला आता इडली सांबार घेतलं तरी त्या सांबारात कांदा हे टाकलेलंच असतं. काही करू शकत नाही आपण त्याला ना आणि काय पदार्थ घेणार. अशाच पद्धतीचे खाणं होतं ना, डोसे खा इडली का हे खा प्रवासात. हॉटेल आहे ते काय साबुदाणा वडे आणि किती खा साबुदाणा किंवा काय अस किती खाणार ना, साधा बटाटा वड्यात तर लसूण तर घातलेलीच असते नाही का? तर म्हणजे जातचं ते आपोआप. हम्म.
हा नाही आणि लसूण आणि त्याच्या शिवाय होतचं नाही ना हॉटेलमध्ये. लसूण, कांदा.
त्याच्याशिवाय पदार्थच होत नाहीत, कुठल्याही भाज्यांमध्ये पण कांदे असतात. आ आ आता आम्ही स्वतः घरात कुठल्याही भाजीत कांदा घाल घालून भाजी क मिस करत नाही. कांदा, बटाट्याची भाजी सोडली तर असं काय रेअरलीस पण नाही कांदा घालून वगैरे भाज्या नाई करत ते. त्याच्यामुळे ते नाहीच चालत ना, अजिबात खात नाही गुळ असतो. गुळ हा ते आमच्याकडे आर्धा किलो कांदे पण बरेच दिवस पुरतं.
बापरे. नाही आम्हाला खूप लागतात कांदे.
एक कांदा पाकळ्यांचा एक कांदा ल एक कांदा पण बराच पुरतो आम्हाला, काय घातलाच जात नाही, वापरला जात नाही. कधीतरी काहीतरी कारणासाठीच असेल तर, नाहीच वापरला जात. त्यामुळे आम्हाला किलो किलो घ्याय ची गरज नाही. अर्धा किलो घेतला तर ही खुप झालं. अशी भाजी बनत नई. दोन कांदे घेतले तरी खूप झाले. त्याच्यामुळे त्याची गरज पडत नाही कधी असं, काय मसाला गोडा मसाला त्याची सवय बस त्याच्यावर आमचं सगळं होतं व्यवस्थित जेवण.
वाळवून मग त्याची पावडर पण करून ठेवतात.
हा ते काही जे खाणार आहे त्या पद्धतीचं असतात ते करतात ते. तसा मसाला करून ठेवतात बरोबर. त्या विकत पण मिळतं ना? कांदा अ लसूण वाटण अ मी फक हा हा नाही कांदा लसूण वाट वाटण कुठं पण मिळत ते. पावभाजी बीजी जरा बर पडत आमच्याकडे नसतं ना लसूण बिस सून मग त्याच्यात ते वाटण तसं घातलं की सोपं पडतं. तेवढंच घातलं बास झालं. हम्म हम्म. मग आता मी कॉल करू का उद्या करूया आपण बोलूया? चालेल.
थोड्या व वेळाने करूयात ना, आता जेवण करून घ्या तुम्ही.
नाही आता मी ना बाहेर जाणार आहे, त्यामुळे मोस्टली सात ते आठ मध्ये चालेल? आठ ते नऊ मध्ये चालेल तर करते कॉल. चालेल तर, हो ओके थँ क्यू. रात्री सात आठ ते नऊ मध्ये चालेल ना?
ओके. ओके.
विचारते तुम्हाला असेल तर सांगा तसं, हा काही हरकत नाही.